हॅलो हॅलो येतोय आवाज
हा येतो
हा
हा
हं, झालं माझं.
ह जेवण झालं का म्हटलं हं आज काय होता मग मेनू जेवायला
आज ते कॉलनीमध्येएका दादाची हळद होती ना
हा हा हा
मग तिथे गेल्यावर कसं काय वेळ मिळल
ह काय ठेवलं त्यांनी शेव भाजी पोळी
नाही नाही
हा
आवाज आहे ना असं म्हणजे माझा आहे ना एक दोन सेकंड लेट जातो तुमच्याकडे
अस होतय, का
हा
हं, जाऊ दे मग चालू दे तसच
हा आज काय मठाची भाजी होती वरण भात पुरी
हा
आणि जलेबी आणि पापड
अरे वा चांगलंच होतं मग
हा आणि उद्या लग्न शिर्डीला आहे
जातोय काय शिर्डीला साईबाबांच्या दारी
मित्र सांगतायेत चल चल पण मग जाऊ दे इंटरेस्ट नाही वाटत आहे
जाऊदे रे भाऊ पाऊस खूप आधीच ओल, होऊन हा
मग माज माणसं आणि दोन मित्र आहे मग ते पण, चालले म्हण जाऊदे जाऊन येतो मी
मग जायचंय
आहों, कोणाला
तुला जायचं आहे मग लग्नाला असं
नाही मलाच इंटरेस्ट नाही म्हणून त
हा नको जाऊ जाऊ दे मग काय पावसाचे आता तर काय लग्न सराई पण संपली मे पावसाळा, लागलाय आता तर काय, श्रावण आता आषाढी एकादशी झाली उद्या परवाची, की मग एकामागे एक आपले सणच चालू होतील अह आता आषाढी आता या आषाढीएकादशी झाली की मग श्रावण लागतोय आता गुरुपौर्णिमा येईल गुरुपौर्णिमा झाली की मग, श्रावण महिना चालू होईन आमोशे नंतर. श्रावण चालू झालं की श्रावणात मग नागपंचमी येते पहिली. त्या दिवशी आपण नागाची पूज ज्या वगैरे करतो, त्यानंतर आपलं पंधरा ऑगस्ट येत. आणि पूर्ण श्रावण महिना तर महादेवासाठीच असतो पूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवा चीच पूजा अर्चा करतो, पुन्हा रक्षाबंधन येतं म आपलं. हा, रक्षाबंधन. पुन्हा म ती आमोशा असते तुला माहिती आहे का ती? श्रावण महिन्याच्या आमोशेला काय म्हणतात म्हणजे जी आता येईल ना? अ श्रावण महिन्याच्या अगोदर, कि त्या दिवशी खूप लोक नॉन व्हेज खातात. मटन वगैरे मटन चिकन असं खातात. कारण की पुढे श्रावण दुसरा आ दुसऱ्या दिवशी श्रवण लागणाऱ्या अशा पद्धतीने.
हा हा हा एक दीड महिना काही खाता येणार नाही.
हा मग आज खाऊन घ्याब आमोशा आहेेत आज. तिला आमच्याकडे ना दीपआमोशा म्हणतात बर का त्या दिवशी खरं दिवे धुन सून दिव्यांची पूजा करायची असते. तर काही लोक ना, तिला गटारी आमोशा म्हणतात त्या दिवशीच. ते लोकं नॉन व्हेज पदार्थ खातात.
हा हा भरलं एकच की,
असं आहे ते अशा आता काय सणच सण चालू होतील, श्रावण संपला कि म भाद्रपद लागतो. भाद्रपदमध्ये तर आपल्या लाडके बाप्पाचं आगमन असतंय. गणपती बाप्पा येता. हा भाद्रपद मध्ये गणपती बाप्पा येतात दहा दिवस राहता आपल्याकडे मस्त पैकी. आणि गणपती बाप्पा गेले की मग पुढे पित्तर पाठा पंधरा दिवस पित्रपक्ष. आपले पित्रज वरून आपल्या घरी आप जेवायला येतात. ते पंधरा दिवस जातात पित्रपक्षाचे. आणि पित्रपक्ष संपला की लगेच घटस्थापना. घटस्थापना झाली हा नऊ दिवस देवींचं आगमन असतं दसरा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आपला दसरा होतो, दस रा झाला, की मग पंधरा एक दिवस मध्ये गॅप असला की लगेच दसरा झाल्यानंतर एकवीस दिवसात दिवाळी.
दिवाळी हां
दिवाळी झाली की मग काय पुन्हा लगेच ख्रिसमस वगैरे होतात आणि म, पुन्हा जानेवारीत संक्रांत येते. हा जानेवारी स संक्रांत, संक्रांतीत आपलं तिळगुळ, आं.
तुमचा पुरा कॉरल
तुमचा कॅरल लई पाठ म्हणलं. आ हो संक्रांत झाली की मग, काय नाही. आपलं पुन्हा मार्च मध्ये मग अं संक्रांत झाले. की मग होळी, रंगपंचमी सगळे सण चालूच असतात. त्यानंतर पुन्हा आपलं एप्रिलमध्ये असतं. आपला गुढी पाडवा असतो. मार्च एप्रिल मध्येच गुढी पाडवा येतो. चै त्र महिना चालू होतो. आणि त्यानंतर पुन्हा आपली अक्षय तृतीया.
हां अक्षय तृतीया म्हणजे आखाजी ना!
हां आखाजी
हां आखाजी हा
मे जून मध्ये असते. एप्रिलमध्ये असते. आता काय ह्या महिन्यात अधिक मास आल्यामुळे सगळे सण असे. लामणीवरच पडले. थोडे उशिरा येत आहे. पंधरा दिवस महिन्याने ह्या वर्षी अधिक मास होता. ना धोंड्याचा महिना म्हणतो आपण त्याला
हा हा हा
हम्म त्यामुळे सगळे लेट लेट होता येत.
हम्म
असं आहे. आपले सण वार सणवारांचं पण खूप महत्व हे आपला प्रत्येक सण आपल्याला काही तरी सांगायला पाहतो. प्रत्येक सणात आपल्या पर्यावरणाच्या विषय माहिती अशी वटपौर्णिमा वगैरे आपण करतो. तर पर्यावरण च संवर्धन सांगितलेले आहे. की तुम्ही झाडे लावा वडाची वगैरे अशी मोठे मोठे हो की नाही! पुन्हा आपण दसऱ्याला सोनं वाटतो. ते आप पट्याची पान ते पण त्याचच प्रतीक आहे. की आपट्याचे पानाचे झाड आता तर असं झालंय! कि ते आपट्याचं पान सुद्धा मिळत नाही. दसऱ्याला मिळालं तर ते सुद्धा गावाकडे एखादी फांटी घ्यावी लागते. ती पण विकत खूप महाग मिळते. ती पण आता सण म्हणून आणि दसऱ्याला झेंडूचे फुलांची खूप मागणी असं ते त्यावेळी झेंडूची पिकं निघतात. त्यामुळे झेंडू आणि त्या हम्म ती पान असतात. आपट्याची पान ती
आणि आपली संस्कृती आप ल्याला म्हणजे प्रत्येक सणाच असं प्रत्येकाच वेगवेगळ असं महत्त्व आहे. पण ते आपल्याला कळत नाही. आपण येेत तर आता तर सण म्हणून साजरी करतो. पहिले पूर्वी लोकांना पुरणपोळी फार कमी खायला मिळायची हो की नाही! आता प्रत आता प्रत्येक घरात तसं वाटतं कधी तरी कोणी आलं की करा. पुरणपोळी किंवा आंबरसाच सीझन आहे. आंबारस आहे. तर करा पुरणपोळी आता सणाला मुलं सुद्धा म्हणत. ये बाई आज सण आज नको पुरण पोळी किंवा पुरणपोळी केली. तर खात पण नाहीत. कोणी आता
आमच्या आमच्या घरी पण म्हजे आता कंटाळून गेले डायरेक्ट आहे. पूर्ण पुरणपोळीला ते आई करते करते करते, पण तरी बी कंटाळून गेले.
पुरण पोळी खायचा विषय आला की लगेच. असं नको वाटतं. पहिले लोक खूप आवडीने खायचे आता आपल्याकड खापऱ्याची मांडे करतात. मोठे मोठे हो कि नाही! खापरायच्या पोह्या हा येता लोकांना ना. काय झालंय नाही जास्त अ हे. डिजिटलायझेशन झाल्यामुंळ आणि जास्त आधुनिकपणा आल्यामुंळ लोकांना काही. काही कुणी आलं की आपण सहज पुरण टाकून देतो आणि सहज पुरण पोळी करतो किंवा फिरण हिडण्यात पण आता असं काही नाविन्य नाही राहिलंय. कधी वाटलेलं हर गाडी आहे सगळ्यांकड किंवा गाडी केली. गेलं फिरून आलं. पहिले फिरण्यात बी लोकांना नवीन आपपरूप वाटायचं ते वाटायचं आणि आता काय आहे ना फोन त्याने कुणी आलं गेलं ना त्या लोकांचे सुद्धा आता गोडीने राहिली कुणाला कारण की फोन मुळ इतका जग जवळ आलंय
मला जायसा कटायत हो तिथं
हा नाही तर पहिले मुलां नारेचाला शिर्डीत काय बघू आपण याच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्याला शिर्डी बघायला भेटन अ साईबाबांची भूमी आपण ऐकलय कुणाकडून तरी शिर्डी काय बघू. असं त्यावेळेसच्या पोरांना आलो गो म्हणजे त्यावेळेस गोडी होती. पण आता पोरणत काय नाही अरे आता गुगलला सर्च केलं की आपल्याला सगळं माहिती पडतय कुठे काय चालून कुठ काय नाही तिथं जाऊन पाहिजे. काय गरज आहे अशामध्ये आता दुनिया हे पण हे चांगलंय प्रगती करणं चांगलंच काम आहे देशाचे प्रगती होईल तुमच्यासारख्या तरुड
माझ तार दि नोटस तर ऑलाईन निघता
तुमच्यासारख्या तरुण पिढीची प्रगती होईल.
हा.
ओके.
बरोबर पाऊस चालूय का तिकडं?
काय नाही नाही आज नाही झाला पाऊस.
आमचा पाऊस चालूय ना इथं
हो ना तुमच्याकडे चालू झालं असेल आता काल तुमच्याकडे नव्हत आमच्याकड होता. ते लग्नावाल्यांचं लग्न हळद हळद व्यवस्थित झाली का मग?
जेवण पुरता थांबला फोटो व्हायरत होता हळद लावला होता पाऊस जेवणला बसले तेव्हा थांबून गेला सर्वांचे जेवण झाले वापस चालून गेला.
हा त्याला माहिती मुद्द्याचं काम जेवायचंय बाकी तर काही केलं नाही केलं किंवा घर घरात पण होऊ शकतय
पावसात नाचता आहे मम्मी म्हणे ते सर्व
बरं आहे ना मज्जा येते त्यांना हा
हा..
काय लग्नाचं पण एकदा वते लग्न होते त्यामुळे सगळे करून घेतात मजा मस्ती
डीजे वगैरे लावला आहे?
हा आत्ता तर डी जे शिवाय नाही रे बाबा आता आम्ही दोन लग्नांना गेलो ना. तिथं अ डी जे. एका लग्नाला डी जे उशीरा लावला त्यांनी. नऊ वाजता. तर माझी ओवी, आठ वाजल्यापासून डी जे कधी लाव तील हे. डी जे कधी लावतील हे. म्हणजे आता एवढुशा पोरांना पण डी जे शी मजा वाटत नाही, लग्नात
नाही ना. बँ -बँड बंद होऊन गेला. आता बँड कमी होऊन गेला खूप. डी जे.
हम. तेच लागतय त्यांना. मग ते लावल्याशिवाय त्यांना जेव लग लग्न असं वाटत नाही, मग. नाचलं कुठलं नाही तर. बरंय. मला तर आता विष आमच्याकडे, तेवढी लग्न ता झालंय बुवा. पण हे फारच जवळी, काढले नी लग्नाचे तिथ.
हम्म. ते तिथे पण ते एक बाबा होते ना. त्यांना लवकर म्हणजे, ते त्यांची कंडिशन एवढी हे नव्हती. पण त्यांना ना तंवाच लग्न, बघ बा बघायंच होत. म्हणून ठेवलं त्यांनी.
हा. बरं झालं मग. काय आता मध्ये लग्न तीथ नाहीत ना, सहा महिने. पुढे दिवाळी झाल्याशिवाय
हम्म.
तुळशीचं लग्न झाल्याशिवाय. म्हणून त्यांनी, काढून घेतली असेल बरोबरय.
हम.
ह, ह. चांगलंय. बरय. लग्न पण होणे गरजेचेयत. बरेच जणांची बीचाऱ्याची जमत नाही, होत नाही. याच बीचाऱ्याचं झालंय. व्हायला पाहिजे. पावसात का होईना, पण लग्न होऊन जावो.
हम्.
हम्.
चालेल मग, करतो उद्या.
हो, चालेल. घे काळजी. ठीकय.
हो, हो.
हो. ठेऊ म. शुभरात्री.
शुभ रात्री.
काय झालं, सॉरी मग